हो जेवलीस काय
हॅलो जेवल जेवले तू जेवलीस का
जेवले जेवले बसले बघ काय चाललंय
काय नाही बघ
काय चाललंय
आता बस काय नाही बसलेता हम् ब अर्ल कवर्ल
काय नाही ग आज बाहेर गेलेलो जरा काहीतरी खरेदी इकडं तिकडं होय मग बाहेर गेलेले आणि काय दागिन्यांची रेट वाढल्यात ग ते होय सोन्याच चांदीचं होय भरपूर पुरट वाटला ते युद्धामुळे आता कमी पण व्हायला लागले म्हणतात खर स होनं पण तस कस म्हणजे महत्त्वाचंच आहे ग बघायलाे बघायला गेलं तर एक इनवेसमेंट आहे ना त्याचं मध्ये म्हणजे ते नुसत एक मौल्यवान त नाही ते मानवाची संस्कृती आहे अर्थशास्त्र आहे आणि परंपरा त्याला अनन्य साधारण महत्त्व आहे बघ म्हणजे आता आपण जर समज गुंतवणूक करायचं ठरवलं माता या सा म्हणजे आता समज आपण सोनं घेऊन ठेवलय तर आधीच्या काळात जे सोनं घेऊन ठेवलय लोकांनी त्यात त्याची आता किती प्राइस वाढली सांग बरं
होय होय होय होय आणि पूर्वी सारखं सोनं नाहीच हाय नव्हॆ पूर्वी पूर्वीच सोनं कसल हाय
होय आणि आपल्या भारतात त्याला लय विशेष महत्त्व हाय अगं महाराष्ट्रात म्हणजे आणि आपल्या इकड दागिन्यांच पण कसं पैलू मधलं महत्त्व का हेच्यात ट जास्त हाय म्हणजे आपल्या इकडं अं वेगवेगळे प्रकारचे दागिने करत्यात नें व्य व्यापारी कारा आर्थिक सुरक्षाच म्हणजे कसं आपलं ते सोनं अं संकटाच्या काळात आपल्याला उपयोगी पण येतंय बघ म्हणजे आपण ठेवलं, नाही वन ग्रॅमच पण आहे सोड पण आता आपण आता समज आपल्याकड अर्ध्या तोळ्याची अंगटी आहे आपण ती खरेदी केली अर्ध्या तोळ्याची अंगठी आणि ती आपल्या च पैशानं आपण खरेदी करणार आणि तेच तुला जर आता ता आडीनडीचा तुझा काळ काळ आलाय आणि तूच तेज पैसे अं काय झालं बॅ बँकेत वगैरे ठेवली त्याच्यावर लोन घेतलंस तर तू काय करायचस तेच लोन म्हणजे अं कर्ज घ्यायच च आपल्याच अंगठीवर आपण कर्ज घ्यायच म्हणजे पहिला विकत घ्यायची त्याच्यावरती कर्ज काढायच आणि कर्ज काढल्यानंतर अ त तेजे हळू हळू हळू हप्ते आपण फेडत बसायचे म्हणजे अंगठी पण आपलीच पैसे पण आपलेच आणि आपण फेडतोय हळू हळू म्हणजे आपल्याच हे च्यात आपण हे घेतोय ग, गोल्ड लोन पण होतयं आणि सोनं पण तसच राह तय म्हणजे सुरक्षितचा मार्ग हाय ग हा गोल्ड लोन म्हणतात त्याला हम्म म्हणजे हा वित्तीय संस्थेेतून केल्यावर हम् आणि लय गुंतवणुकीचा फायदा हाय तो खरं पैशे लय वाढल्यात सोड, सोन्याच्या किमतीत लय ऐतिहासिक दृष्टीनं सातत्यान वाढ व्याय लागल्या लय पैशाच अं अ अ सगळं अवघड झालय ग अनेक सोन्यामध् ध्ये लोक किती मोठी मोठी गुंतवणूक करत्यात आपण म्हणतोय खरं बाहेर घेत सगळी म्हणजे आधीच्या काळात आता बघ की आपण जेव्हा सत्तर हजार ऐंशी हजार न होत तेव्हा आपण काय म्हटलं थांब जरा पन्नास हजार होऊ दे पण त्या लोकांनी तेव्हा घेतलेलं त्यांना आता किती गं दुपटीनं मिळालं म पैसे किती मिळाले आणि आपण ते आता समज आपण आता दागिना केलाय तर आपल्याला वाप परता पण येत्यात ग सांस्कृतिक हेज्यात धार्मिक हेज्यात म्हणजे आपल्या भारताच्या परंपरेत कसं सोनं नं हे समृद्धि हाय, म्हणजे पावित्र मानलं जातय ग प्रतिक आहे ते आपलं म्हणजे सणासाठी म्हण ल ग्न कार्यासाठी शुभ प्रसंगासाठी सोन्याचं आपण दागिने खरेदी करतोय आता काय तर आसलं चला सोन्याचे दागिने पोरगीचं लग्न करायच सोन्याचे दगिने करूया किंवा कोणाला भेटवस्तू द्यायची आहे जास्त जवळ च हाय तेला आपण देतोय म्हणजे सोनं शुभ पण मानलेल जातय गोल्ड व्हय कने आणि महागाई पासून पण बचाव ग, आता जागतिक बाजारपेठेत अस थरता आली आणि सोन्याच दर सहसा वाढायला लागल त्यामुळे काय त्या आर्थिक मंदिरात परिणाम होऊन आपण काय करतोय ते ठेवलं आपलं आपलं आप आपलं घेतलं पैसे तर चालतात ग म्हणजे आपलंच होतंय ते त्याच्यात कस असत बावीस कॅरेट असते चोवीस कॅरेट असते सोन्याची शुद्धता ग कॅरेटमध्येध्ये मोजतात नाही हम्म हो आणि रोज तासाला दर बदलतोय बाई
होय होय
होय म्हणजे कस आता ह्या तासाला एवढा दर आहे तर पुढच्या तासाला लगेच दर बदलतय आणि चांदीचे पण काय रेट वाढल्यात ग चांदी पण चांदी डबल टिब्बल पैसे झालात चांदी पण लय आपल्या इकडं मौल बनधातय
व्हय
ज्योतिषशास्त्रात जास्त त्याला महत्त्व दिलेय बघ चांदीला आरोग्याच्या दृष्टीला मग
बोलायपेक्षाही म
हो
हम् चांदीलाच महत्त्व आहे
होय म्हणजे चांदी सोन कस हा ते सात्विक पण मानलं जातय शीतल धातू मानला जात आपल्या जीवनासाठी आपल्या मनासाठी आपल्या समृद्ध दिवर्स ते सकारात्मक प्रभाव टाकते चांदी म्हणजे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने म्हण आंटीबाॅक्टरयल गुंधर्म असं चांदीमध्येध्ये नैसर्गिकरित्या काय आहेत बॅक्टेरियल जंतू नष्ट करण्याचा गुणधर्म आहे त्यामुळे प्राचीन काळापासून काय झालं चांदीच्या भांड्यामध्ये आपण बघ अन्न ठेवायचो पाणी भरून ठेवायचो त्या पहिल्या पद्धती होत्या चांदीच्या भांड्यात म्हणजे काहीतरी अ आपल्या अंगासाठी पण आपल्या महत्व पोटात पण चांगलं जाते आणि राहतेय पण चांगलं का
ह लहान मुलासनी चांदीच्या वाटीतनच प्यायला देतात ना दूध पाणी
हिट असते ना आता हिट समज तुझ्या अंगात जर उष्णता असली तर आपण काय कराय चांदीच शरीराच आपलं तापमान जर म्हणजे चांदी त्याला तकणी कंट्रोल करत्या म्हणजे एक स्थरता निर्माण करत्या उष्ण ते तापमान नियंत्रण ठेवण्या काय रत्या चांदि मदत करत्या म्हणून लोक चांदीच कड अ घ आपल्यामुळे कस आपल्या अंगातली जी हीट आहे माझ्या अंगात तर एवढी आहे बाई म्हणून तर मी बांगड्या करून घेतल्या हीटय म्हणून उष्णता आपली संतुलित रााखण्यासाठी तिल लय मदत करते परत मानसिक शांतता त्या म अंगठीी कधी करून घायची आणि मानसिक शांततेसाठी पण आपल्याला चांगला हाय तेमनजे चांदीचा डायरेक्ट संबंध चंद्राशी जोडलाय ना आपल्या चंद्रग्रहाशी त्याच्यामुळं गळ्यात तू एखादी चेन करून घातलीस अंगठीी घातलीस हातात आपलं मन शांत राहते मानसिक आपल्याला स्थिर म्हणजे आपली मनस्थिती कधीतरी आपली ासळते त्याच्यामुळे ते एकाग्रता वाढते मनाची ज्योतिषशास्त्रात पण लय महत्त्व दिलेय त्याला ते घातल्यानं खूप पवित्र मानलं जाते असं पण म्हणतात बाई आता बक्की व्हिडीओमध्ये त्यां दाखवत की नाही आपल्याला
होय
चंद्रात चंद्राचं महत्त्व दाखवतात तर आपल्या सौभाग्यासाठी घरात समृद्धीसाठी चांदीची नाणी पण आधी लोकं घ्यायची माहिती तुला मूर्त्या देवघरात पण आधी आपल्या देवाच्या मूर्त्या चांदीच्या असायच्या आता सगळं ते पितळ्याचे आल्यात होय सुखसमृद्धीसाठी हो धनसंपत्तीचा वास राहतोय नाही त्याच्यामुळे आधी सगळे करायचे करिअर साठी म्हण आपल्या छोट्या व्यवसायासाठी छोट्या मोठ्या काय पण कामाच्या ठिकाणी किंवा तिजोरी चांदीच छोट तुकडा जरी ठेवला आपला तरी चालत
हो
काय म्हणजे आपल्याला घ्यायचं का आता अन्नपूर्णेच्या मण मूर्ती आल्या सगळ्या मर्त्या आहेत बघ चांदीच्या पण घेईल तशा आहेत हत्तीचे अन्नपूर्णेची गणपतीची गणपतीची तर लई प्रमाणात आहे हो काय आता माहिती बाई ते काय ज्योतिषशास्त्र सांगतेय तशा पद्धती चांदी ही कशी विद्युत आणि उष्णतेची सर्वोत्तम वाहक आहे बघ म्हणजे इलेक्ट्रॉनिकस जे असतात की नाही सोलर पॅनेल्स वैद्यकीय उपकरण त्याच्यात जास्त चांदीचा वापर केला जातो म्हणून चांदी एवढी वाढल्या दोन लाख तीन लाख झाल्या कनी ती इलेक्ट्रॉनिक मध्ये हाय वापरत्यात सोलर पॅनेल्स मध्ये वापरत्यात वैद्यकीय उपकरणामध्ये वापरतात आणि प्लस बाहेरची माणसं खरेदी पण करतात ही भांडीकोंडी त्याच्यामुळे त्याच लै दर आहे तड सोन्याच नाही आणि त्याच चांदीत मग गुंतवणूक जर करायची असली तर चांदी ते एक उत्कृष्ट पर्याय आहे बघ म्हणून चांदीकड पाहिलं जातंय तस उत्कृष्ट लई फायदे त्याचे आहेत आणि आपल्या म्हणजे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने पण सगळं चांगलंय ग आता देव वगैरे सगळ आधीच चांदीचच ठेवायची माणसं चांदीच हो टाक वगैरे तुला माहितीय आहे चांदीीचेच बसवायचे हम्म आणि आता सगळं कस पि तळ परत ते हे आलेय आधी पितळच्या भांड्यात पण जेवायचीत कि नाही लोक आ माती अच्छा मातीच्या भांड्यात जेवण केल्यावर वास कसला छान येते नाही ग खरं त्याला लई जपणूकय आधीची माणसं कशी हाताळत असतील ग
पूर्वी चांगल नाही नाही पूर्वीच मातीच भांडी वेगळी होते चांगली होती आता सगळी लुकलूकीत झाल्यात
होय पातळ बनवतात गती आणि कस त्याला वापरायला पण समजायला पाहिे
का चांगलं माझत नाही चांगलं
भाजत पण नाहीत आणि कसं त्याला वापरायला पण जरा लोकांना समजायला पाहिजे क कस वा राच कशी ते पद्धत आहे धडाधड वापरलं की ते तस होते ना आणि नाजूक मटरेल आ आलय कि सगळ त्याच्यामुळ होय आधी कसं मातीचं मग नंतर पितळ चा काही ब्रास होय. तांब्याच काय एवढं नाही पर ति बित्र्या असायच्या सोड नंतर हळूहळू कस स्टील जर्मन आता ते काय निरलिपची भांडे आलेत बघ त ती पण आलेत. हो क नाही बाकी काय नाही म्हणतेस. सगळं निवांत मग बाळाचा फोन आलता काय?
बाळाचा फोन नाही आला अजून.
होय. आता येईल कि तुला फोन चालतय मी ठेवतो. मग तोपर्यंत तिचा फोन यायचा आणि तुला
हो न ठेवू काय. बाय बाय